हा येतोयकाआवाज
हा येतो येतो बोल
जल
जावलो बाई तू जेवलीस
पोर
पोरं गेलेत क्लासला आता
हो
क्लासला गेल्यात लोघं पण ह
ह
राजू आत्ता तीन वाजता तीन ते सहा क्लास तुझं कस काय
हा हस्थित आहे
हां
हो
दादा काय नाही निवांत दुख हम्म दुकान बंद करून आलोय आता आता म्हणजे आलोय दीड वाजता आवरलो
हा ह काय ना व्यवस्थित काय व्यवस्थित चालूय काय
हाय हायय चालु हाय दुकान व्यवस्थितय
ह
हाय हय थोडं थोडं थोडं थोडं माल जरा नवीन भरलास
हा
नवीन नवीनच चालू केले ज असं गी जर म्हणाल्यात नाही तिथं जास्त भरा हे करा मग दुकानचा दरा जास्तच भरायला चालू केले थोडंफार जर असं वेगवेगं आयटम म्हणजे तेनी जे ठेवलं नव्हं ते ठेवलंगे जास्त काल तेल वगैरे आणलं पिशव्या तेलाच पॅकिंग आणे
हम्. का ना व्यवस्थित चालत दुकानात काय हे व्यवस्थित आह सगळं.
चालते चालते व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही. आहे व्यवस्थित बऱ्यापैकी आ
उदारी वगैरे काय माणसं हे करतात पण
तसं असतय की जरा कोणा कोण तरी म्हणते की मला आज उदार द्या थोड्या दिवसांनी देतो करतो ते करतो एवढं असत तेवढं चालतय ना जरा थोडंफार उदारी हे सगळे मागतच असतात ग.
हो.
हम प्रत्येकाची परिस्थिती एवढी अशी हे नसते कोणतर कोणतर म्हणत असते की आज द्या उद्या देतो. असं म्हणताईस ना त्याच्यामुळे द्या लागते क जरा का होईना माणसांना सहकार्य करा लागते.
आपण आपलं हेऊन चालत. बोल
हम्.
तुझं कसं काय?
आ
आता मी झोपतोय आता झोपवायच.
हा
हा हा हां. चालतय चालतय. स्टेशनरी च पण दुकानात ठेवायला चालू केले मी.
काय काय ठेवता.
स्टेशनरीचा माल आपलं पेन, वह्या इतर सगळं साहित्य थोडंफार थोडंफार होय होय चालते चालते. हा.
लोकांचं कसं असतंय एकदम शिक्षणाची साहित्य त्यांनी बाहेरणं आणाय जात्यात लोकं.
होय होय. ते काय एकदम घेऊन येत्यात गं कारण आता प्रत्येक त्येक शाळेचं स्कूलच कसं झालंय तेनीच देत्यात ना चार्ट त्यासनी त्याच्यामुळे ते एकदम एका ठिकाणी सगळे घेऊन येतात. एकदम एका ठिकाणीच घेतात ना ती. त्याच्यामुळं नाही गे पोरं कसं पलीकडच्या बाजूला क्लास आहे ना एक
ह
क्लास आहे क्लास त्याच्यामुळ वही, पेन, शिस्पेन्सिल पेन्सिल खोडरबर हे मागत्यातच पोर त्याच्यामुळे ते चालते. बघायचं थोडं, थोडं, थोडं, थोडं जरा ठेवायंच. आता कंगवा, फणी हे ठेवलोय पिना, सुया
हो.
आणि थोडं-थोडं -थोडं भरायचं. आवाज कमी येताय.
तसं चालतंय की चालत्यात गोष्टी त्या ठेवायच्या.
होय होय म्हणजे कसं आता कोणतर म्हटलं की नाही, हे आहे काय, ते हाय काय? ते लगेच हे करतोय गं म्हणजे ते आणतोय मग असं करतोय. विचारतयच ना हे आहे का तुमच्यात? ते आहे का तुमच्यात?
हा.
त्यामुळं आणलंयच शक्यतो करून सगळं बघू आता हेनी म्हणतात आता बॉक्सनं टाकू या म्हणून.
बॉक्सन टाकूया म्हणत्यात हेनी आता बघूया काय काय म्हणत्यात आणि
म टेलर वगैरे तिथं आहेत ना जास्त त्यांच साहित्य लावत असणं
आवाज का कमी येतोय?
बघ बरं आता येतोय का?
येतो येतोय आता येतोय की मगाचं मधीच कुठं तर जात त्यास तेलाचं कसं माहितीय ते दुकानदार पहिली होती की नय पहिली दुकानदार होते की नाय तिनं तेलाच्या पिशव्यांची सवय लावल्या. सुट्ट तेल ठेवत नव्हती ती तेलांच्या पिशव्यांची सवय लावली तिनं ते किलोमध्ये मिळत्यात कि नाय त्या पिशव्यांची सवय लावल्या त्याज्यामुळं ते गिऱ्हाईक कस तेच मागतया त्याज्यामुळं त्या पिशव्या पण ठेवायं लागत्यातच आणि सुट्टं पण ठेवतोय ना.
सुट्टा आणि का मग तिथं गिराक असतयं?
सुट्टयाला कसं पावशेर -पावशेर मागतयं ना गिऱ्हायक कोण पावशेर मागतयं, कोण अर्धा किलो माग तय कोण मधीच दहाबर मागतयं देवाला पाहिजे, ह्याला पाहिजे, असं म्हणतयं किरकोळ किरकोळ जास्त गिराईक हाय बघ.
हूं
अजि असलं दहा रुपयाची तुरडाळ, वीस रुपयाची तुरडाळ, साखर पावशर दया, साखर दहाबार दया. हेच गिरार्ईक असतंय किर कोळ किरकोळ जास्त गिराईक असतयं त्याज्यामुळं तेच महत्वाचं आहे बिस्किटचा पुडा सकाळी दुधापासून सुरुवात दूध बिस्किट हे सगळं कसं एकत्रच घेत्यात नाय ते
हा हा म दुधाच्या पिशव्या सकाळी घेत्यास त्या संपतात का सगळ्यां?
सपत्या, सपत्या, समंत्यात सकाळी सगळ्या की सगळ्या सपत्यात. दुधाच्या पिशव्या
गिराइक असणं ते दुधांना
दुधालाच गिरायक हाय सकाळ सकाळ च पहिला सकाळचं दूध लवकर आं
दूधांना रोजचं गिऱ्यायक म्हटलं
होय होय म तेच की दूध न्यायला आले की त्या दुधा संग बिस्किट खारी टोस्ट हे पण जातयं ना. त्याज्यामुळं ते बरं पडतयं.
बरं हाय काय?
होय.
आणि काय दुसरं काय करतीस का दुकानात बसून तेवढंच ते तर काय तरी आण दुकानात बसून
काय आता करणार दुकानात बसून आणि
ते कोल्हापुरातली एक रील्स - मी बघायला लागलोय ते चांगलं हाय का बघा पहिल.
बघुया बघुया ते काय विषय नको ते काय विषय नको हे कर हम्म जे ग हे काय म्हणतेत की येतय ते करायच भाजी पण ठेवल्यास की गं दुकानात भाजी पण ठेवल्या.
हो.
भाज्या पण चालू केल्यातच दुकानात आणत्यात ह्यांनी दोन दोन किलो भाजी देत्यात.
हम
प्रत्येकी दोन दोन दोन दोन किलो आणत्यात. चार पाच आयटम ते काय कोथिंबीर लिंबू आलं ते का असतेच.
असते खरं अ म्हणजे ठेवलंय आणि चालतंय बी त्याच्यामुळे काय विषय नाही चालते त्याच्यामुळं
हो
हम्म
आहेत
अ
व्यवस्थित हाय सगळं चालते ते माळव्याच ह्याच ते
चालते चालते माळव्याचं पण चालते ते भाजीवाला घेऊन उभारते का तिथ त्यो त्याच्यामुळे जरास कमी खपतंया टॅम्पोवाला एक हाय तो टॅम्पोवाला येऊन उभारतो तो आडवच बायका सगळ्या दोन दोन दिवसाच्या भाज्या तिथंच घेतेत्या
होय टॅम्पो घेऊन फिरवतो.
होय तर माणसं सिटीवाली ना तसंच
होय अजून म्हणत नाही असून दे एखादा खाते खाऊन जर आपले भाजे बाहेर फिरती या
हम्म
आता कुठला लेख पण म्हणत नाही तशी अ
बाकी काय?
बाकी काय नाय
पोरांच शाळेचं काय?
चारला आणि आ
पोरांच शाळेच काय आहे ना विशेष
चाले हा हा ह शाळचं वगैरे हाय व्यवस्थित हाय शाळा करूनच क्लासला गेल्या आता
होय
आता राजूरी कड जरा असं लक्ष द्याय पाहिजे चौथी ला हाय अजून काय वाचाया येत नाही काय नाही. त्याच्या कडे लक्ष द्यायला सांगितले काय करायचं काय अभ्यास कसा घ्यायच तेच तेच कळायला तिथंच ऐकस ते हेज्यातच आराधना जात होते तिथंच
तस आहे ना
हा क्लास बदललो नाही कारण ते टीचर चांगली आहे.
होय
आराधनाची टक्केवारी आराधनाला सेचाळीस टक्के पडलेला पहिला स्टार्टिंगला तिथंन पुढे आराधना सत्तर आणि बहत्तर पंचाहत्तवर आल्या
हम्म
म मग चांगलंच प्रगती आहे ना तिच
तिला येते ना वाचायला वगैरे तिला येते ना आता वाचायला ते
येतय येतय येतय इंग्लिश वाचत्या ती ती इंग्लिश वाचत्या राजवीर चा अभ्यास
इंग्लिश संग मराठी पण हे करायचं असतं.
होय होय. ते महत्वाचं आहे मराठी. इथ मराठीत जरा जोडाक्षर वाचाय त्या अगोदर लक्ष द्या पाहिजे. जोडक्षर येत नाही ते एवड
हं. हं.
तेढच तेवढंच बघायला आता आरीच. आरीला इंग्लिश वाचायं येतय. फक्त काय होतया मोठा मोठा शब्द असत की नाही. ट्रान्सलेशन जमत नाही ग. म्हणजे कसं आता आपण इंग्लिश वाचतोय तसं ते कसं स्टॉ शॉर्ट मध्ये काय सांग? आता आपण म्हणत नाय आहे ते मराठीत असते. पण ते इंग्लिश मधले वेगळे शब्द असते ते जर समजत नाय तिला.
म्हणजे त्याचा अर्थ ग.
हं.
ते जरासं कच्च आहे अजून. पण हाय बऱ्यापैकी हे आहे. ज्या गोष्टी आम्हाला माहित
त्याच्यात ते सारखं सारखं वाचायला, वाचायला जरा सारखं सारखं सांगायचं.
होय होय. असते रिडिंग सारखं आहे आता खरं. टीचर घेत्या आणि पाठ ठांतरच घ्या घ्यायचच म्हणते आणि.
हं.
पाठांतरला सुट्टी नाही.
हं.
पाठांतर घेऊन, अ टेस्ट घेत्या सारखी.
हं. टेस्ट घलाच बर. हो.
त्यामुळं हाय. बऱ्यापैकी आले आहे तिथ.
हं.
बऱ्यापैकी आलिया. हं, चालते, पाऊसाला मोठा. ओके. ठेवू का? हम.